आवाज येतोय काय नीट
तोय बोल काय कराल्यास
बसलोय तू
हो बसलोय पोरगं कुठ गेलं?
झोपलय
जेवलीस
नाय अजून तु
नाय जेवणार नंतरन हाय नव खेळाय लागलिया भांड्याकुंड्यान हम्म हम्म आले
काय कर
हा.
आं मग फिरायला जाणार नाहीस कुठं दिव सुट्टीला आता
जाऊन आलो घोटवड्याला ह्यांच्या आत्तीकडं
होय.
हम्म.
मी दिपाताइं पोरं गेलतो हम्म म
म काय काय केलयसा म ते
हाय की तो गेलतो डोंगर वर जरा करवंद तेन काढायला, करवंद तेन काढलं खाल्ल ल
हा.
आणि मग जर तिथ नदी हाय मोठीची मोठी त्यांची गावची त्यांची नदी ती गेलतो बघायला. जावय
हम्म.
डोंग वय मस्त डोंगरावर जाऊन करवंद कढलं तिथंन आल्यावर मग गेलं नदीकडं
कुठली नदी हाय तिथं
नदी कुठली हाय मोठ मोठी टिंग बिटिंग हाय तिथं. नदीवर होय भारी हाय नदी.
पैसे देऊन हाय का?
पैसे देऊन नाही.
हम्म.
मग तसच. तसंच
तसच की.
हा.
मग काय?
आणि काय काय बघितलासा?
आणि काय तेवढंच की.
हम्म. पप्पा. हम्म हम्म गेलाय वय.
होय.
कुठे गेला बाहेर.
गेलाय होय काल कुठ गेला गेलता तो पछाडलेल्या पिक्चर मधला बंगला बघायला.
वय तो वाडा
वाडा वाडा भूतचा वाड बगाय गेलता.
हम्म होय.
ताईला काय तर खायला आणलो नाही मी उद्या येतो तीला घेऊन राहुदे भावा म्हटलं.
म मग देवबागला देवबागला जाणार आहे. हा काय.
उठं?
देवबागला.
काय तिथं?
मालवणमध्ये देवबाघ हाय ठिकाण फिरायला. होय आम्ही जाऊन आलो सुट्टीत होय.
हा हा चांगलाय काय मग?
हाय की हम् हम् तिथं संगम पॉइंट टाय. म्हणजे कार्ली नदी आणि अरबी समुद्राचा मिलन, हां संगम होतय तित. पर तारकली बी च्याया
हां-हां.
म्हणजे, वॉटर स्पोर्टस साठी प्रसिद्ध हाय गं ते. म्हणजे स्कूबाट डायविंग, बनना राईड आय, पॅरा सिलिंग आय. हम्म, आणि सगळ्यात महत् त ज म्हणजे डॉल्फिन सफारी हाय.
होय, तुम्ही बसला होता का नाही म डॉल्फिनवर?
डॉल्फिनवर बसायचं नाही. बोटीथून समुद्रात जाय आणि, डॉल्फिन माशान् हां डॉल्फिन माशांना बघायचं. परत सिंधुदुर्ग एक् किल्ला आय.
तितं वय मालवणला.
जे त्याब् मालवनच्या जेट्टीवरून कनी किल्ल्यावर त्या जाय लांब बोटीतनं जायाचं. हम्म्म एका माणसाला शंभर रुपये तिकिट आय, होय. हम्म आणि् अं चिवला बीछ हाय.
आं हां.
अं परत म्जे किल्ला आय सिंधुदुर्ग.
हां-हां पाण्यातला नव त्यो?
हम्-हम् म तितं म्हणजे आपल्याला जर कोल्हापुरातनं जायचं असेल देवबागला. तर दोनशे किलोमीटर अंतरेत.
पडतंय काय? हां हां जाऊया कि जाव्या, सगळेजण जाऊया. मिळून
पाच तास लागते जायला
हम्म हम्म आणि तिथं गेव आहेच कुटुंब
तिथही आहेत कि रिसॉर्ट आहेत कि
हम्म हम्म
ो छाय तिक तर परत हम् मग जर बस ना आपल्याला जायचं असल तर मग पंधराशे रुपये तिकीट आहे हम् पहाटे चार वाजता हम्म होय पहाटे चार वाजता ह बस असत
बस असस्त्या वई
आपल्या दोनच बस दोन्ही पण पहाटे चार वाजताच्या जाय हा आणि जर आपल्याला पर्स होय आणि जर आपल्याला पर्सनल म्हणजे पर्सनल जायचं असलं आपलं गाडी काढून तर म आपल्याला म्हणजे साडेतीीन हजार रुपये पर्यंत खर्च म कॅब किंवा आपली गाडी अशी हे करायची कॅब पण बुक हा बुक ू शकतो कॅब पण बुक करू शकतो आपण
हा हा
त्याच्यावर आपल्याला साडेतीन हजार रुपये द्यायचा आणि जायचं
साडेतीन हजार रुपये द्यायचां द्यायचं
हा म्हणजे ती भाडचढते. तीन हजार रुपयेै.
हम्म मऊ हे ना परवडतेय जायला. कॅब न न हे बसन एका माणसाला पंधराशे रुपये म्हटल्यावर ते ना. परवडणार बाळ
हम्म म. आणि ह्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावर एक बेट आहे.
बेटा आहेय.
बीट हा. कुर्टी नाव आहे तिचं.
काय नाव आहे?
कुर्टी. हम्म आणि म्हणजे- - त्या किल्ल्याची रचना म्हणजे गोमुखी रचना आहे. त्या किल्ल्याची म्हणजे समुद्राच्या लाट हा. म्हणजे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण करण्यासाठी. हम्म आणि मह महत्वाचं म्हणजे अं तिथं पाण्याच्या तीन विहिरी आहेत.
तीन.
विहिरी.
पाण्याच्या तीन विहिरी आहेत.
हा त्या किल्ल्यामध्ये आत.
आ तो हा हा.
आणि बाहेर कस समुद्राच खार पाणी असते. हम्म खरंच. त्या गोड्या पाण्याच्या आहेता विहिरी किल्ल्यात आणि त्या विहिरीची नावं ह दूध, दही आणि साखर.
अच्छा.
दूध, दही, साखर.
होय.
दुध बाव, दही बाव आणि साखर बाव असं नाव आहे खरं दूध, दही 'साखर असं म्हणतात त्याला तीन विहिरीला त्या. म्हणजे आणि त्यात एकदम गोड पाणी असतय. म्हणजे समुद्राच्या बाहेर किल्ल्याच्या बाहेर खारं पाणी आत म्हणजे त एक निसर्गाचा चमत्कार आहे म्हणा.
हा हा त्यो बघायसारखा हाय तिथं.
हम्म
जाऊया की बघायला आपण
हम्म परत एक अ तलाव एक कोरड तलाव हाय
हा हा
मग ते पावसाच्या पाण्यानं भरलं कि मग त्याचा अ कपडे धुण्यासाठी वापर करतात. त्या पाण्याचा हूं
जेवलीस का नाय म अजून
नाय अजून तू
न्हाय जेवायचं आत्ताच ते ब तिज हे खेळाला ते बाहेर
आ आ
बसलीत आ पोरग पोरग्याला काय चारलीस का नाय
नाही अजून झोपलाय तो आत्ता
हा हा झोपला
होय. झोपला अजून मगासोच म्हणलं त वर हेनं पडूया बोला
मम्मी चा आल न सोय कमी
आलंय आलंय
तु बनालाय का लय तिला का हम् हम् वेळानं आले का
हेला गेलती कॉडोलीला म दुरुस्त करायला
चष्मा करायला हूं
हाआ
म
तेच के फोन केलीत मला नऊ वाजता म्हणून म्हटलं
सकाळी
सकाळी नव्ह संध्याकाळी ग काल
हा होय मी तवा काय करालतो ग
कुकर लावून कुठे घेेततेस मन क
हम्म पलीकडे गेल तो वाटतं मी कुकर लावलो, चपाती केेलो.
हम्म
मग चारलू जरा नाही, मग ते दुकानला गेला आहे मम्मी सोबत, मग आमटी केलो, मग मम्मी ना डेक् शिट्टी केली मग मी अंड्याची चटणी केली गं
हा हा
काय वरण आणि आमटी केलतो
हम्म हं
मग त्याला चारलो तीन अंड्या चटणी केली मम्मीनं जेवायतेन वाढ लो जेव लो मग, मम्मीन भांडी घासली. झोपलं
हम्म हम्म
चालतंय
हम्म
ठेवू काय म?
हा हा ठेव ठेव.
ठेव तीकडनं.